काय चाललंय हा येतोय आवाज येतो आहे काय चाललंय बर
हा हा हाय बरं आहे तुमचं
हाय बघा बरं आहे बरं आहे आणि म्हणताय प हा जेवले उशीर जेवले बसले तेवढेच पाऊस आहे त
हां हां आहे की पाहस तुमच्या इथं
इकड आता एकदम झाला मोठा परत आणि बंद झाला
हां हां
पाहिजे पण पाऊस पाऊस नाही म्हणून अवघड होतय फार
हा हो तिथे पण एक आठ दिवस आठ दिवस नव्हतं आज सकाळपासून चालू झालं
होय होय होय काल ढगाळ वातावरण होतं इकडे जरा बारीक हो काल मग आाज जरा एकदमच म्हणजे मोठा आला मागाशी
हा हा
नाहीत नऊ तास मध पाऊस कुठे होता आणि चालू पण वेळानच झाला नाही हो लेट झाला नाहीतर गेल्या वर्षी बघा कि पंधरा मे ला म्हणजे पाऊस चालू झाला आता ह्या वळेस जुलै जुलै चालू झाल्यानंतर पाऊस चालू झालाय हम हबड
चहा कधी म्हणजे नंतर न घताय काय
हा च हा घ्यायच की आता घ्यायचं आता अजून नाहींत बसले ते उघीच म्हणलं जेवाय हे आता जेवले उशीिररा जेवली नाही
हा हा
तर चहा घ्यायचा समजा झाला
हा हो झाला
हम् हम्म हम् कुठं फिरायला वगैरे जातय का जऊन आला का नाही सुट्टीला
सुट्टीला फिरायला म्हणत त्यावेळेस कुठे गेले नाही अक्कलकोटला जाऊन आले
हम हम हम
हा.
हम.
आले होते त्यावेळेस सुट्टीला जाऊन आले. तुम्ही कुठे गेला होत.
आम्ही पंढरपूर ला गेलो माहेरी माहेरी माझ पंढरपूर. तिथं लग्न लग्न होतं मावसजिराचं. मग लग्नाला जाऊन आलो आणि. तसच भावाच्या घरी एक दोन चार दिवस राहिलो माहेरी. आणि आलो सगळेच गेलेलो राहिलो चार दिवस कसं भावाची पोरगी पण लहान आहेत तेवढंच.
इथुन पंढरपूर ला लांब आहे की हो कसं मग.
ना मी रेल्वेने गेलतो जाताना इथून हातकलंगड्यात ना रेल्वे ना दुपारी. तीन वाजून वीस मिनिटांनी हलते मग आम्ही इथून दोन वाजताच निघालेलो. मग तिथून. तीन वाजून वीस मिनिटांनी निघाली क रेल्वेती बरोबर सात वाजता म्हणजे पंढरपूर मध्ये पोहोचती.
हा हा.
हम्म आणि उलटं रेल्वेचं प्रवास खूप छान वाटतो एसटी न कस जरा त्रास होत. तो मुलांना बरं पडते रेल्वे न जायचं म्हणले की.
रेल्वेल पण जरा तिकिट रल्वे पण.
हो खूप कमी खूप कमी रेल्वेने गेलं साडेतीनशे चारशे रुपये. य लागते एका माणसाला रेल्वेनं गेल सॉरी एसटी न गेल तर. आणि रेल्वेने गेल्यावर किती एकशे दहा रुपय मध्ये जातो पंढरपुर. मग किती फरक पडतो. ते मग सगळं एकदम आणि कस मुलं कोण कंटा. प्यात हथनं कंटाळत नाहीत रेल्वेतन ना.
हा आणि रेल्वेत पण कसं माहितीये काय म्हणजे घगदग लागत नाही. काही नाही असं वारात आसतय बगा आणि कसं बस एकेकासनी सोसते कस सोसत नाही. नाही आणि लांब जरा लांब प्रवास केल्यासारखं वाटतंय बस.
होय होय. मला पण सोसत नाही माझ्या धाकट्या नातीला पण सोसत नाही त्यामुळे आम्ही एसटी न जातच नाही कुठं. पण अगदी इमर्जन्सी असलं तरच काहीतरी. नाहीतर शक्यत आम्ही रेल्वेचा प्रवासच जास्त करतो आणि आम्ही जिथं. आमचे जे जे ठिकाण आहे तिथं रेल्वे आहे मेन म्हणजे ते एक चांगलं आहे.
माझं पण तसं झालंय मी कुठं जिथं जिथं माझ पाहुणे आहेत. तिथं मी रेल्वेने जाते. मला बस तर सोसत नाही. हा पहिला फोर व्हीलर सोसत नव्हतं आता तर सवय झाल्यापासून फोर व्हीलर सोचतय. जरा साध हिथुन सांगलीला मिरज ला जरा गेलं. तरी बी मला उलटी होत होतं दोन वेळा.
त्याचा त्रास होतय फार लागेच ते डिझेल वासान वगैरे त्रास होतय ना.
हा डिझेलचा वास म्हणाता तळलेला वास रस्त्यावरच असतंय आणि त्यात कसं ते मिस्. मिस्टर आणि सासरे सेंट परफ्यूम मार.
होय होय. त्रास होतोय कारण ती एसी चालू असतय त्यामुळे फोरव्हीरल. हवा खेळती राहत नाही ना.
हा हो होय लय त्रास होतोय आता आता जरा सवय झाल्या. कस माहितीये का सारख सारखं म ते प्रवास करताना मला उलटी. कधी येणार करणार म्हणून थान थांबवणार लई शिव्या खाल्ली मी.
हं हं हं हं हम्म.
आणि ते माझ्यामुळे माझ्या मुलग्याला पण तस त्रास होतय.
हम.
मी आणि किती पण जर भरीतली जर गोळी घेतली. त्या उलटी होऊ नये म्हणून तरी सुद्धा उलटी होतेच. मुलग्याला पण होते मला पण होतच काय काय माहिती म्हणताना लांबच लांबचा प्रवास मी टाळायला बघतो.
होय मी तरी एसटीचा काय वाटल. एसटीचा प्रवास मला वाटतोय चार वर्षाखाली मी एस टी न गेलते त्याच्यावर अजून एसटीने गेले नाही बसन गेले. नाही म अगदी किरकोळ म्हणजे इथले इथले इथं असलं का नाही माझ्या मुलीच्या गावाला जाताना जवळच अध्या अर्ध्या तासाच्या रस्त्यावर तिथं मात्र बस जावं लागतं इथ नावीलाजच आहे नाही तर मुलगां असलं तर टू व्हीलरवर जातो. पण नाहीतर मग एसटी नाही फार कमी प्रमाण आहे. लांबचा प्रवास चार वर्षाखाली केलाता मी त्याच्यानंतर नाही
हा हा मला आता आठवत पण नाही ते मी एसटी मध्ये कधी बसले बसले कारण ते त माहिती काय सोसत नाही मला ते आणि ते दगधग ते एकीकला सीट मिळते सीट मिळत नाही उभारून जावा ते नकोच होते रीतसर रेल्वेने गेलेल्या बरं तिकीट पण आणि बसला आणि बसला पण चार्जेस लय आहेत आपण हा आमच्या गावाला आम्ही गेलो की पन्नास रुपयमध्ये जातो आम्ही
हम्म हम ते हे करून घेतला तुम्ही अर्ध तिकीटच?
नाही मी म्हणजे ते बसन कधी जाणं प्रवास
तरी पण पाहिजे की या म्हणजे कधी तर कुठ तरी इमर्जन्सी असलं कि ती अडीचशे रुपयाला करून द्या लागले. म्हणजे इथं आमच्या इथे एक माणूस आला होता.
हा आम्ही इथं पण आले होते ते सी आर सी आर पी म्हणून असतात. ना बचत गटातले हा सांगत आले होते करून घ सासूबाई आणि सासुरासने करायला सांगितलेलं त्यांनी केल्यात ते मग मी म्हंटलं मी बघ कधी बस बसन मला प्रवास सोसत नाही म्हटलं मी कुठे जातच नाही म्हटलं बस न मी काही ते काही करत नाही म्हंटलं
हम्म हम्म
मग त ते काकी म्हणाला आमच्या घराजवळच्या तु जाऊ दे तू जाऊ दे नाही पण करून ठेव एखाद वेळेस कुठं बाहेर जायचं असेल तर करून घ्याय बरं पडते म्हणून हा म्हंटलं बघते येत ते करून घ्यायला
हा कसं होत इमर्जन्सी ए ज्या वेळेस आपल्याला अगदीच काही तर असलं जावं लागलं कुठेतरी बसने तर आपल आपला असावं ना आपल्याकडें
हा हो
हम्म माझं पण आलंय ते अजून वापर नाही झाला झालं झालं वाप पर नाही झाला पण अजून ते आल्यापासून कुठे गेलेच नाही
हा हा हा
हम्म.
आणि जर ते काढलं नसतं तर मग प्रवास आला असता
होय वय वय तसं आणि झालं असतं
संध्याकाळ स्वयंपाक काय वेळा असते वाटतं
हो वेळ न लवककर किती दोघचं असतोय मग त्यामुळे एवढा काय वेळ लागतं नाही करायला आठ वाजता वगैरे करायला घेतले तरी ना मग साडेआठ पावणे नऊपर्यंत होते वेळा लागत नाही लवकर नाही करत हम्म
आणि ते कसं आता पावसा थंडी पावसाच्यामध्ये ना गरम केलेलं चांगलं गरम गरम खाल्ला बरं पडतं ते
होय होय होय
मी पण तसच करते सात वाजता घालते सात साडेसात ला आठ साडेआठ पर्यंत आवरते मग तिन जेवायचं मुलं पण कसं क्लासला जातात स्कॉलरशिपला घातले नाही मुलानी पण मध्ये क्लास लावलेला आहे. यायला वेळ होते
आण की
हम मिस्टर पण लेट नाही येतात माले की मग सगळे एकदमच बसून जेवायचं हा ते बरं पडतंय ते
होय होय होय
आणि आता ते सगळं छान वाटतय पण भांडी घासायला नको वाटते संध्याकाळ
पान झाात घालालाच नक वाट वातावरण कस गाारगार वातावरण
हा आणि त्यात कसं भांडी जर सकाळी नाही घासली की सकाळी पण आणि जेवण ट पिन ते नाचतं आहे मग सगळ एक एक घासत बसता सकाळी मग संध्याकाळी परत असं वाटत की सकाळी रात्री घासला असत बरं झालं असत
हम गडबड होती नाही डब्याची वगैरे घई असती मग भांडे घासायचे का होोरांचा डबा द्यायचा त्यापेक्षा ते रात्री घाून घासून बसलेलंच बरं
होय मग तसंच करतेय मी कंटाळ जर आलंय की दहा पंधरा मिनिट इकड तड मोबाईल बघत करत बसते मग तिथनं उठून मग सगळं काढून ठेवायचं मग भांडे घासायचं मगच याचं झोपायला ते बरं पडतंय ते
होय वय होय
हम्म आणि ते म्हणतात पुणगर रात्रीचे भांडी ठेवू नये म्हणतात खरं
होय होय होय
हम्म
काासून आवरून बसलेलं बरं कुठलं पण
हो सकाळी जर फ्रेश वाटते होते किचन कटात आणि बघायला करायला
हम्म आणि आपलं घर स्वच्छ असलं की आपल्याला पण जरा काम पटपट होत्याच नाहीतर हे करू का ते करू काय सुचत नाही मग
हा आणि जागोजागी व्यवस्ित ठेवलं की लगेच सापड
होय होय होय हम्म
आता येतात तर मुलं शाळेचे नव्हत पाच सव्वा पाचपर्यंत येतात तिथून मग चालू होते मला भूक लागले मला चहा करून दे मला हे करून दे
पोर असले की गडबड असते आम्ही त्यातन बाहेर पडलोय आता पोरं मोठे झाले आहेत त्या ते आता पुरीला पोर आहे त्यामुळे ते आलं की मग गडबड असती माझ्या मु मुलगी आली की नाही फार गडबड घराात सु तिला आल्यावर ते एवढंच नाही तर नाही आता शाळा त्यां चाले त्यामुळे एवढंही येणं होत नाही आलं की एक थोड्या वेळा अर्धा तास बसत रविवारी वगैरे येतेेत आठवड्यात नाही ते पण जवळ आहे म्हलाून एकदा अले एक अर्धा एक तास वगैरे येतेत बसते तेवढा गाठभीट होती मग थोडं खाणं पि न काहीतरी चहा नाश्ता करायचा लगे जाते ते बागेत फिरायला वगैरे येते तिकडं मग जाते त्यांना पण कायत कायत घ्यायचं असतंय मग बागेत फिरायचं असतंय मग त्यामुळे जात लगेच
हा. हा. ते जवळ असल्यावर जरा बर पड- - तयं. तेवढंच भेटण होतयं. हे आमचं बघा की बोल वलं तरी पण आम्हाला जायचं होत नाही.
ह. आमचं माहेर तसच हाय की, माहेरी जायाला होत नाही. अगोदर कसं पोरांना शाळेला सुट्टी असायचं जात हुतो. पोरपण येत होती. आता नाही. आता मुलाला चल म्हणे. ये मम्मी जा बाई तुझी तु मी काय येत नाही म्हणतो.
हा. लांब हेना ते जरासं.
हा. नाही. लामचा प्रश्न नाही. आता कसं पोराला मोठे झाल्यामुळे कुठं ये आईच्या माग असं होतंय ना. आपल्या - - आपण काहीतरी मी नसले तरी पण घरात काहीतरी करून खातो. त्यामुळे एवढा काय प्रश्न नाहीतर मग मुलगी डबा पाठवून देते मेन म्हणजे मी एक - - टी जातच नाही कुठ कधी तर अगदीच - - काहीत कार्यक्रम वगैरे असला लग्नाला वगैरे - - आणि पाहुण्यांचे लग्न असल तर आम्ही दोघं मिळूनच जातो. पण अगदीच माझ्या मैत्रिणीच्या मुलाचं वगैरे लग्न होतं मधी गेलेतर एकटीस गेले होते. दोन - - चार दिवस राहिले होते. कसं पंढरपुरातच होतं नई म तिथ राहिले. तर आपली आपण एक दिवस मी स्वयंपाक करून गेलते. एक दिवस बाहेर आणला. एक दिवस मुलीन - - पाठायला. चौथी दिवशी तर आले मी.
हा हा होय आणि ते घरी एक - - तेच असले जरा जेवणाचा हाल होते जरा असं ते.
हं. तसच होत तयं. त्याला बाहेरच पण खाणं सोसत नाही. पण काय करायचं. आता सगळं माणसं तोडून पण चालत नाही. जिथे तिथं जायला तर पाहिजे.
होय.
असं मग आपण नाही गेलं, तर आपल्या पोराच्या लग्नाच्या वेळेस कोण येणार? सच विचार - - करून जायचं. मग किती परवा पण साताऱ्याला पण एका मैत्रिणीच्या मुलाचं लग्न होतं ति तिथ पण नको म्हणल तर ऐकली नाही. तिथं पण गेले. पंढरपूरला पण तेव्हा पण गेलेच होते. आता कसं माझ्या मैत्रिणीच्या मुलांचे मुलीं ची लग्न व्हाय लागलेत एक एक.
हा. हा.
कमुळे कुठं कुठं कुठं जावं लागतंय कधीतरी.
मग तनी म्हणणार तू आमच्या मुलाच्या लग्नात आली नाहीस. मी तुझ्या लग्नात
हम्म. तसच प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे आपण जायलाचं लागतयं आणि कसं त्यानिमित्तानं पण मैत्रिणी गाठ पडत्याात. मस्त वाटत - -
हा. तेवढंच जरासं चेंज पण होतंय. मैत्रिणी भेटत्यात आणि असं- - लईच दिवसान खूप दिवसांन भेटलं तरी पण ते छान वाटतयं ओ ते.
अक्षरशा आम्ही एवढ्या गप्पा मारत बसलो होतो.